हॅलो, गुड मॉर्निंग म्हटलं ताई. हा कशा आहेत? हो चाळीस.
हा मी फिफ्टी थ्री.
हो का, हा चालायचंच काही नाही ओके ओके.
कस असत कधी कधी मोठे असले आणि आपल्याला ताई म्हटलं की ऑफ वर्ड
हा. आता आपल्याला काही ताई वगैरे म्हणण्यातच खूप नम्र पण आहे ना हो पण मग. हाय की नाही.
नाही आता तर सगळ्या फ्रेंडच झाला होत आपण
हो मग काय, हो तेच, तेच, तेच अ मी पण घरीच असते हाऊस वाईफ आहे मी पण.
अच्छा! कारण की मला काल आहे कळलं का काही वर्किंग वुमन पण जॉईन आहे.
हो हो असतात ना करतात एक आवड म्हणून वगैरे छंद म्हणून तेवढंच मैत्रिणी अस मिळतात बोलायला वगैरे छान वाटत असं
हा.
इकडच्या तिकडच्या गप्पा होतात मग थोडसं वेगळं काहीतरी चेंज ते बी नाही तर मग सारखं सारखं तेच बोलायचं जेवण झालं का काय करतय आणि त्याच्यात कंटाळ येऊन जातो ना.
हो आणि कसं आहे तोच फ्रेंड सर्कल असतात तेच नातेवाईक असतात आणि आपण पण काय काय विषय घेणार आहेत तेच विषय रिपीट रिपीट येतात.
हो आणि कसं नवीन नवीन मैत्रिणी मिळालं म्हणजे आपण म्हणजे असं म्हणजे छान वाटतं. थोडंसं आपल्याला रिलॅक्स पण वाटतं की थोडंसं मनावरचं दडपण वगैरे काय म्हणा. किंवा ताणतणाव म्हणजे एका मैत्रिणीला आपण ज्या हक्काने सांगतो ते कुणाला नाही सांगू शकत ना.
आपण एकमेकांसाठी अन्नोन नसतो त्याच्यामुळे कस असत ह्या गोष्टी बाहेर कुठे जात नाही.
नाही, नाही.
तेच आपल्या जवळच्या लोकांकडे बोललं का लगेच मग ती
सांगून देतात हिकडं, तिकडं, हो तो एक मेन प्रोब्लेम होतो. पण मैत्रिणी कसे असतात म्हणजे मैत्रिणी म्हणजे तेवढ्या पुरतच ठेवतात त्यांनी ज कुणाला सांगितलं तरी कुणाला काही फरक नाही पडत ना असं असत.
ह आणि कसं आहे त्यांना म्हणजे तो अन नोन पर्सन बद्दल तुम्ही सांग त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहितच नसत. असंय
हम्म, हम्म, तेच, तेच, आता
म्हणजे ओझर तर खूप जवळ आहे तुमचं तर नाशिकला कायम येणं जाणं राहत असेल.
हो नेहमी म्हणजे चालूच असतं हप्त्यातून दोन तीन वेळा म्हणजे काही ना काही तर शाली मारला वगैरे यायचं म्हटलं वगैरे अ काही नाशिक रोडला वगैरे काही ना काही असत.
हा इथे कसं आहे नाशिकला सर्व स्वस्त पण भेटतं ना. आता ओझर पण चांगलं डेव्हलप झालंय.
हो चांगल्या प्रकारे झालेलं आहे.
हं अगोदर एवढं नव्हतं.
नाही नाही आता ते ब्रिज वगैरे झाले एअरपोर्ट झालं ना त्याच्यामुळे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे छान डेव्हलप झालेलं आहे. आणि तेवढं जमिनीला पण डिफहान आलेली ना सगळ्या गोष्टींना असं
आता जवळजवळ जर नाशिकमध्ये आलंच जसं मुंबई डेव्हलप झालं तसं ते आलंच ना अगोदर ओझरस दूर वाटायचं आता काहीच वाटत नाही
नाहीच वाटत नाय ओ ब्रिज वगैरे झाले रोड एकदम टकाटक झाले. चार, चार पदरी रोड इकडचाचार तिकडचा चार. हा घाट पदरी रोड वरतूून ब्रिज त्याच्यामुळे काही वाटत नाही ना येन जा
हंम हंम नाशिक त आता इतक डेव्हलप झालय म्हणजे तो जो एक सो सुटसुटीत नाशिक होता तो आता फक्त असं फील होत. अरे आपण त्या नाशिकमध्ये राहिलोय किती सुटसुटीत होत. म्हणजे हा कालिकाचा एरिया तर काहीच नव्हता तेव्हा तिकडे म्हणजे शालिमार वगैरे तर एकदमच म्हणतात ना काहीच नव्हतं तिकडे. संध्याकाळी सात वाजले तरी ट्युशन वरून यायला भीती वाटायची. इतकं म्हणजे मोकळं होत.
नाही आता खूप गर्दी गर्दी आणि किती ट्रॉफिक पण बघ म्हटायचं म्हटलं संध्याकाळ सकाळच्या सकाळच्या वेळेस किती ट्रॉफिक असते? एवढं म्हणजे गर्दी असते की भरपूर म्हणजे ते ब्रिजवररने पण जातात खाली पण जातात. तरी पण गर्दी कमी काही होत नाही.
फोर व्हीलर खूप वाढलाय ना कोरोनामध्ये कस झालं? कोणी एकमेकांना मदत नाही केली ना तर प्रत्येक घरात, पण फोर व्हीलर होऊन गेल्या आणि आता सिंगल पर्सन पहिले टू व्हीलर चालवायचा ना म्हणजे सायकल वरून, टू व्हीलरवर आला, आता डायरेक्ट सिंगल पर्स लेडीज राहो जेंटस मुली पण प्रत्येका कडे फोर व्हीलर आहे आता आणि मानसिक तर अशी झालीय का त्यावर लेडीज सुुद्धा आहे ना जर टू व्हीलरवर लेडीजच असेल.
हम्म
तिला पण हॉर्न वाजून वाजून हैराण कर
हो बरोबर अव कोण आलायच एक क मी म्हणजे काही सेकंद सुद्धा थाबण्यात थांबू नाही शकत जरी सिग्नल जरी लागलेला आहे ना तरी मागची हॉर्न वाजवतील. अरे थांबले कशासाठी काय ये ते तर बघाल तरी पण मागचे एवढे हॉर्न वाजून वाजून परेशान करतात. ही खरं गोष्ट आहे पण की सिग्नल लागलेलं दिसत तिथे लाल दिसतयं. ते काय सिग्नल तोडून जातील का?
आणि त्यांना असं झालं असतं की आता पुढचा थांबलाय सिग्नल बंद झालाय तो थांबलाय. त्याला जम्प करायच असतं तर कधी कधी तो समोरच्याला ठोकतो. म्हणजे नाही मला वाटलं तुम्ही जम्प करणारे म्हणजे त्या स्पीड न निघणारे म्हणून मी पण आलो अस त्यांच हे असत आणि लेडीज नाही का लेडीज आहे लेडीज ला हे करेल नाही ती पण ले लेडीज ला हैरान करते म्हणजे ही आता हे झालेली आहे टेंडेन्सी
हो आणि बघा ना, ट्रॉफिक मध्ये जरी असल्या ना तर किती जवळजवळ एकदम खटून खटून गाड्या, म्हणजे काही जर मागे आली गाडी तर किती प्रॉब्लेम होऊ शकतात.
हो आणि त्याच्यात आता हे खड्डे खोदकाम झालेत ना
हा
दररोजचे पडण्याचे ठरले आता पावसाळ्यात खूप चिखल होतोय गाड्या स्लीप होताच आहे.
आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे कळत नाही तिच्यात
हो नाही आणि ती जी माती आहे ना साईडची ती रस्त्यावर पसरते मग टू व्हीलर अपप स्लीप होतात. किती तुम्ही सांभाळून चालवा. ं आता म्हणजे तेच न्यूज जास्त वाचण्यात येतात
हो हे पावसाळ्यात कसं ते काम राहिलेलं असतं अपूर्ण आणि ते खड्डा पाण्याने भरून येत. तो आणि गाळ्या जातात जोरात मग ते बरोबर स्लीप होऊन जातात तसं आहे ना.
नाही आपल्यासारखे पण स्लो चालवतो आपण पण स्लीप होतो
होतोच होतो होत ना कारण जर दुसऱ्या रस्त्याने जात नेहमीच्या रस्त्याला आपल्याला माहितीय पण ओळखी व्यक्तीला थोडी माहितीय की इथं काम झालेलं इथं खड्डा आहे तर त्याच्या त्याच्या नांदात तो जाऊन तिथं जाणारच आहे ना रस्ता दिसला म्हणजे वगैरे तं होत हम् तेच तेच तुमच्या इकडे पण माणस तेेल लागलं असेल मग आता
खूप सर्वीकडे चालू आहे नाशिक मध्ये आता हा पिरियड असं असतो क प्रत्येक शॉप मध्ये असत फक्त मॉलची अवस्था वेगवेगळी असते
हो ते मॉलच म्हणजे हा हा मॉलचं काही नाही पण आपले जे दुकानं आहेत ना ह् ह् अ काय ते नाशिकला कला मंदिर कु जे साड्यांचं शॉप आहे ते इथंच आहे का? सिटी सेंटर मॉल्ला हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो
हा येतोय का आवाज? हॅलो हा येतोय आवाज?
हो ते कोणाच तरी दुसऱ्यांचा पण कॉल अटेंड झाला आहे त्यांना असं वाटलं. मी फ्री आहे म्हणून ते कॉल वाजवत हो तर तुमचा आवाज कट झाला.
हा मी तेच म्हटलं मधूनच कसं का कट झालं म्हटलं. काही कळे ना म्हटलं ह.
कोणाचा तरी कॉल येतोय आपल्याच ग्रुप वरचा. हा त्यांना मी ते आपलं फ्री मी आहे म्हणून टाकलंय तर त्या पण तिकडून करताय म्हणून आपला आवाज कट झाला आता तो कट केला तेव्हा आला अ सर कारण की प्रत्येक जणी टास्क पूर्ण करण्यावर लागलेय ना
हो हो हो ते तर ह
कॉल होईल आपला तर तेवढं बोलून घेऊया
हा आ ब काय चाग ना सले
त्या टाइमाला तो सर्व्या शॉपमध्ये सेल लागलेल्या असत रक्षाबंधन पर्यंत तर ते आता काय मागचं हे काढत
हो मार्कचा जो स्टॉक आहे जो तो त्यांना तेवढा काढायचा अस म्हणजे नवीन आलं की परत मग गिराईक पण किती आहे ना गिराक पण नवीन नवीन घेतच अस जुन तर घेताच म्हणजे अ मान्सूनमध्येध्ये तर घेताच घेत नवीन पण येतात तेव्हा पण घेतात
हो.
सेल लागल महिलांना काय सेल लागल चला चला हो. ेल लागल की चलाय हो तेच आहे. असे त्याला ते लागेल आणि कसं म्हणजे लग्न स राई पण. तिथे चांगल्या चांगल्या साड्या असतात मान्सून. ण पण देण्या द्यायला वगैरे पण चांगलं परवत.
ते त्या पहिले साड्यांच्या शॉपमध्येच पळतात. असय मला एवढे साड्यां. ची आवड नाहीये.
अच्छा अच्छा आणि साड्या असल्या तरी पण कुठं घालतात. लेडीज आता आपल्याला एवढं हे. नाही होत न घाललायला आवरायला वगैरे काही फंक्शन असलं ते नाही होत.
हा सूट ठीक असत पंजाबी वगैरे असं. किंवा कुर्ता पँन्ट हा ते साड्यावरून सर्व काम धावपळ करण नाही शकत.
नाही शक्य होत आजकाल महिलांना तर नाही. आणि ते कसं.
ी म्हटलं ना क परत ते बीपीचे प्रॉब्लेम सुरु होऊन जातात ना. तर साड्या तर बिलकुलच नको वाटतात स्वेटिंग. हां स्वेटिंग वगैरे खूप होतं ना.
हो हो.
नाही वाटतं तर साड्या घालणंच नाही वाटत.
बरोबर आहे शुगर आणि त्याने पण गरम होते बऱ्याच महिलांना वगैरे. कस नाईटी वगैरे ते ठीक आहे. कॉटन वगैरेचं थोडं लूज कपडे घातले म्हणजे काही नाही.
पॅन्ट किंवा पंजाबी असं ते सुटसुटीत वाटतं. कॅरी करायला आणि मोकळ असतो.
हो हो तेच ना.
हा.
म्हणजे कस हवा हवा लवकर शरीराला लागते वगैरे.
हो आणि त्याच्यात कॉटन कम्फर्टेबल असतं तर अजून ते बरं वाटत.
हा छान वाटते असं होऊन जातं ना.
म्हणजे बॉडी रिएक्ट करत नाही तुम्ही तेच साडी घालात. थोड्या वेळा तुमची बॉडी रिॲक्ट करायला लागते कारण की ब्लाउज टाईट असतं आपण किती साडी लूज असली. ब्लाउज टाईट असत तर त्याच्यामुळे त्यानी.
ते कसं फंक्शन वगैरेला ठीक आहे काही कार्यक्रम. अस सण वगैरे असतील तेव्हा वेगळी गोष्ट आहे म्हणजे तेव्हा आपण घालतोच आणि असं आहे.
हो ते बरं वाटतं तिथे कस आहे तिथे. सर्व आपले रिलेटिव्ह असतात वगैरे.
हो हो हो सगळं वेगळं काहीतरी म्हणजे छान वाटतं असं आहे.
हा एक हाऊस म्हणून.
हम्म ते म्हणजे कस साडी घातली प्रॉपर. की म्हणजे आपण व्यवस्थित त्याच्यावर नतून ठटून म्हणजे छान वाटतं ते थोडंफ असं इतर वेळेस तर आपण ठीक सिम्पलच राहतो पण मग सणासुदीला किंवा मग लग्नाला चांगलं वाटतं.
वय असताना तोपर्यंत सजून घ्यावं.
नंतर. आफ्टर सिक्स्टी किंवा सिक्स्टी फाय नंतर ते सुजलेले चांगल्याने दिसणार.
हा हा हा हा
म्हणजे आ कसय खरंच आपणच ऑफवर्ड फील करायला लागू.
हो हो ते तर हायच म्हणा. योग्यच हे असतं वय ते त्याच्यानुसार आपण केलं तर बरं राहत तेच
दररोजच तयारी करून घ्यावी आजकालच लाईफ अस झालंय आमच्या सिस्टर लोकांमध्ये एक डिस्कशन असतं. क दररोज सजा म्हणजे दररोज आपल्या आपलं आपलं प्रेझेंटेबल दिसा का
बरोबर हाय.
तर नंतर आपलं वय पण नाही राहणार आहे आजकालची लाईफ असं झालंय का आफ्टर फोर्टी तुम्ही म्हणायचंच नाही.
क मला अजून आहे एवढे दिवस आहे माझ्या कडे नाही म्हणायचं दररोज तयार व्हायचं. स्वतःच सकाळी उठायचं आंघोळ करायची मस्त रेडी व्हायचं मग बाकीची कामं करायची.
पण कसं महिला लक्ष देत नाही महिलांना काय पहिले आवरून घ्यायचं काम करायची पट ट नंतर आपल आवरायचं
खूप वेळ लागत नाही खरं सांगायला गेलं ना.